हॅलो हॅलो
हॅलो
हा, आवाज आला का?
आला की.
हम् आता मग, एकच राहिला असेल तुमचा कॉल.
नाही अठ्ठावीस दाखवत्यात आता मी, समिट करून बघितलं नाही एक अठ्ठावीस हाय ती. भैयाचा राहिलाय ना, त्याला करते की मग.
हा हा हा हा हा.
अम.
मग त्यांचं किती राहिल्यात बघून, मला मॅसेज म्हणजे नंबर पाठवा. म्हणजे मी मिस्टरांना पाठवते.
आणि ती ह्येनचा एक नंबर देते तुम्हाला, त्यांना करा त्या दिदींनच पण आहेत कॉल.
हायत का, हा हा हा. पाठवा मग मला आणि त्या म्हणजे जेंट्स पण पाठवा त्या, मग हेनी करतील कामावर गेल्यावर.
हा चालतंय की, विचारते आधी मी. त्या काकी म्हणतं होत्या. म्हटलं त्या, मिस्टरांच्या हेच्यावरून लॉग इन करणार हायत.
हा.
म्हंटल्यावर त्या काकी म्हटल्या हा, ते दादा छान बोलतेत मला पहिल्यांदा छान वाटलं. म्हणजे ते, कसं आपल्याला. टॉपिक शोधायला लागत्यात ना, तर ते आपल्याला हे करून देते.
हां. ती बोलत्यात हेच्या सोबत. मग काकीनचे पण थोडं कॉल येत. मग काकींना ते मगाशी मी आता फोन केलाता मग तवा त्यांना सांगितलं, कामावर गेलं म्हणल हेनी करतील. ते कॉल तुम्हाला. जो पर्यंत फोन घरी आहे तो पर्यंत, मी करून घेते म्हणलं बाकीच्या लेडीजला. हा मग त्या काकीन सोबत हेनी बोलत्यात ना, मग त्या त्यांना चालतंय.
हा ते म्हणजे, असं काय बोलायचं हे पण आहे ना.
म्हणून मग म्हटलं, तुम्ही बोलनाराय का.
हा हा हा हा.
हम्म.
काय काय बनवणार.
काय नाही हे फोनच सुर हायती, आणि काय बनव
हा हा हा हा.
हा तर मग साधच आहे रस्त्यातलं, चुक वगैरे काय नाही.
हा हा हा हा.
आणि मटन आम्ही, कुकर ला नाही लावत.
मग वेळ लागतं असल ना.
होय तसंच आवडतय, कुकर मधलं नाही आवडत.
हा, कुकर मधल जास्त ही पण लागत नाही, चवीला लागत नाही खरं. हा म्हणजे, मटणाच ते त्यांमध्ये उतरत नाही ना. ए कां, हम्म हम्म.
तुम्ही पण तसंच, करताय काय.
हा म्हणजे वेळ वेळ असेल तर करतोय. म्हणजे जर गडबड असेल तर मग, आता कुकरला लावायला लागतंय.
हा हा हा हा तुम्ही कसं करताय तुम्ही कसं करताय म्हटलं
मी हो म्हणजे म्हणजे असं मटण असल ना मटणाचं काय बनवत नाही जास्त आमटी का डायरेक्ट करते त्याची
अच्छा म्हणजे सुक वगैरे काय नाय
हा त्याच काही जास्त बनवत नाही आमटी चांगली लागते ना त्याची
हा मीचकी
हा मर म्हणून मग तेच तेच बनवते डायरेक्ट आमटी
हा मग तेच की मसाला असं वरण टाकताय की भाजून असं
नाही नाही भाजून
हम्म हम्म
मटन पयला शिजवून घ्यायच आपलं काय असेल ते खोबरं टोमॅटो तीळ जिरं आले लसूण असं बाकीचं कोथिंबीर वगैरे ते मसाला पयला बारीक करून घ्यायचा मग दुसऱ्या पातल्यामध्ये ते तेल टाक कुण भाजून घ्यायचा मसाला
हम्म
चटणी वगैरे टाकून मग त्यानंतर मग ते आळणी असते ना
हा
मग ते हा त्या ना त्याच्यामध्ये टाकायचं असं
आम्ही काय करतोय जे शिजवायला आता ठेवलेय ना कांदा तेने टाकून मग थोडं शिजून द्यायचं थोडी शीजत आल की मग मसाला टाकायचा त्यात आणि परत हा परत दहा पर्सेंट राहिलं की मग चटणी टाकायची वरण शिजून द्यायचं म्हणजे सगळा मसाला पण त्याला हे होते मसाल्यासोबत शिजते ना
आणि मग वरण लागल्यावर असं मिर चट लागत नाही चटणी आपण तेलात भाजली नाही म्हटल्यावर
नाही लागत जास्त वेळ भाजते ना मिरची त्याच्यात तर मग नाही लागत हम
हम्म हम हम् हम्म हम ह
मका चपाती का भाकरी
भाकरी संध्याकाळची भाकरी असते
हो का? हा हा हा. चालतंय चालतंय.
असतय.
आमच्यात पण भाकरीच असत्या संध्याकाळचे सकाळचे डब्याला चपाती करायला लागतेच ना जेवणाला पण चपाती.
हम्म हम हम.
हे करायला
हा येते की भाकरी.
अच्छा नाही येत.
नाही होय.
हा.
ह ह ह मला येत्या.
हम्म.
मला आधी येत नव्हती लग्न झाल्यानंतर न मग शिकले. हम् आधी काय जमत नव्हतं. दिदी ओरडायला लागलीया तिचं पप्पा आलेत ना आता दिवसभर नव्हतीत.
गावल्यासारखं झालं असल. हं हं हं तुमचा आवाज कसा येतोय माहिती हाय, माझी एक फ्रेंड आहे तुमचा आवाज कसा येतोय माहिती हाय माझी एक फ्रेंड आहे स्वरा नावाची तिच्या गत येतोय सेम. हं हं काहीच फरक नाही.
हा हा ह ह.
हम्म.
चालतंय.
किती झाले बघताय काय?
हा झाल्यात काय अजून हाय आजुन सहा मिनटं.
सहा?
हा झाले का आता पाच का सहा मिनिट आहेत पाच मिनिट असतील.
हा हा हा.
हम्म.
मग तुमची सासूबाई बनवणार काय?
हा?
मटण मटण म्हणलं तुम्ही करणारा का ते सासुबाई?
नाही घातलंय शिजत काय मसाला टाकत त्याला काय करायचंय.
हा हा हा हा. ना तो
हम्म.
मग म्हणजे तुम्हाला दोघांना करता काय? हा हा हा हा मग काय मग म्हणजे चिकन वगैरे खातात का तेनी का चिकन पण नाही?
काहीच नाहीत खात.
कायच खात नाही अंडी पण अंडी पण नाहीत अंडी, मासे
नाही अंडी घातात ते मासे फिसे तेन तसलं काय नाही
हा हा हा हा
हम् हो मग काह तर एक ती सवय नाही आहे ना सुरुवातीपासून त्यांना
हा हा हा ह ह
हम्म
तुमच्या घरी तुमची मम्मी वगैरे खात असेल ना
हा.
तुमच्या घरी म्हणलं तुमची मम्मी वगैरे ते खात असतील.
ते आधी खात होती आता आता नाही खात ति पण.
बंद केल का? होय हम्म.
पप्पा, फक्त मी जण माझ्या पप्पा खातात थोडं.
हा हा हा.
हम्.
हम्. चालत चालत, तुम म्हणजे तुमच्या पप्पातने कुठे कामाला आहेत?
नाही नाही शेतीच करतेत.
शेतीच करतात काय? हा हा ह ह.
मा हा हम
तिचा अभ्यास का नाही?
तिचा अभ्यास केला की आता, अभ्यास करूनच खेळायला लागल्या.
हा हा हा करते का पण?
करते म्हणजे करून द्याय लागते समोर बसून. करत्या काय एबीसीडी लियाची होती. सगळं लिहल एबीसीडी तिनं. ह मा आत संडे-मंडे म्हणून दाखवा लागल्या पप्पाला.
हो आहे, मग काय. काका, पप्पां खंड काय मग. खाऊ मिळणारे वाटत संंडे-मंडे म्हंटल्यावर.
सारख खाऊ असतोच कि, स्कूल न येता येता जाता ता ना हा दंगा कस करत्या, द्या खाऊ म्हणून. हम्म, रडत्या मग, मग माझं तोंड्याकडे बघ रडताना मग द्यायलाच लागते.
आजीवढं सुटलय का? हम्म, कस का? मग घाला बाबा. पाणी वरुण, वरण पाणी घाला. हा
काय म्हणला?
अ तुमचच आहे का? हा म असले जरा. पाणी म्हंटलं ओ सुटलेलं. ती आटत नाही तोपर्यंत त्यात शिजवतोय नंतर मग वरण टाकते अस करतोय ओ.
हा हा.
हम्म हम, ते हाय तोपर्यंत नाही दुसरं टाकत.
हा हा हा.
हम्, त्याच्याच पाण्यात आधी शिजवून द्यायचं.
हा हा हा तस चांगलं लागते.
हा हा प्रत्येकाची करण्याची पद्धत पण वेगवेगळी ना. तुम्ही सारखं खात नाही का?
वीस झालेत ना दोन
आ?
अठ्ठावीस कॉल दाखवत ना तुमचं? हा मग आता दोन बाकी आहेत.
हम्म.
हम् हम ह्.
झाला आता अर्धा मिनट.
आता मी तर म्हणते शेवटच कॉल तर मी थोडा पाच मिनिटांचाच करावा.
काय म्हणला!
शेवटचा कॉल तर म्हाला असं वाटाल पाच मिनिटाचच करावा बास.
बोलायचं काय सुचत नाही.
नाही पण कंटाळ येत सारखं ते तेच तेच तेच तेच.
होय होय तस पण होते.
बोर झाले तुमचं कुठला कोल अस जेरू जिरूच झालंय का?
चला ठेवते झाला आता.